तर ना मला तुम्हाला थोडं तुम्ही खूप पाठमाग लागला होता मिसळ पाव ची रेसीपी सांगशील का तर नाउ आय एम फ्री
फ्री म्हणजे मी फ्री आहे मी
ह तर मी नक्कीच तुम्हाला मिसळ पावची रेसीपी
की सांगिन
पाव करण्यासाठी सर्वात प्रथम मिसळ पाव हा महाराष्ट्रातील ना अत्यंत लोकप्रिय सर्वांना आवडत मसालेदार मिसळ पाव तिख म्हणजे घ
कांदा कोथिंबीर आणि मऊपाव यांचा संगम म्हणजे मीसळपाव हो ह
आपण
येथे खूप प्रसिद्ध आहे सकाळच्या नाशत्यापासून ते संध्याकाळच्या खाण्यापर्यंत कोणत्याही वेळी मिसळपाव आवडीने खाल्ला जातो मिसळ पाव केवळ चविष्ट आलेल्या कडधान्यापासून बनल्यामुळे त्या प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत मीसळपावाला एक विशेष महत् विशेष स्थान दिले आहे मिसळपावाचे महत्त्व खूप आहे महाराष्ट्रातील अनेक शहरांची ओळख त्यांच्या
त
कोल्हापुरी मिसळ तिच्या तिकटासाठी तर पुणेरी मिसळ तिच्या संतुलित चविस प्रसिद्ध आहे विविध भागामध्ये बनव पत थोडफारर फरक आवतो मि म खूप आहे जस की महाराष्ट्राचा लोकप्रिय पदार्थ आहे पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे किंवात शरभोजन आहे म्हणजे पोत त बोलते
तर बघा म्हण आता उळी सामान नाही तर म दोन कप दोन कांदे घ्यायचे दोन टोमॅटो आलासून तेच ना दोन चमचे घ्यायमचे एक चमचा हळद
दोन चमचे लाल तिखड
एक चमचा धमची पावडर मिरच्याचा गरम मसाला मीठ चवीन पण घ्यायचे आहे पन कि चमचे घेट
म्हणजे पाणी आवश्यकतेनुसार
कर म्हणजेसासाठी काही सामान आहेत देखील सोशल आहे कांदा एकचा आहे अर्धा तो खोबरी घ्यायचे आहे ला एक त्यांचा गोळा हो दोन चमक त्याला असत ते स ीर वर्ष
ह
थ आहे सोबत आ पाव घ अस मजलेला पद् त्या सांगतजेचा मुद्द घटल म्हण मो अून म ली ग की आते प राहता विसरलो
पाणी काढून स्वच्छ कपडात
बंद आहे बारा ते चोवीस तारखे ठेवल्यानंतर मच्छलाोआप न दाखव न आलेली मच्छी
अधिक पौष्टिक असते
आता उसळ ब पहिली प
कडई तेल गरम करावे दुसरी पायरी बारीक चिरलेला कां द परत मवा
अन्नास हिरगंगाचा झाल्यावर आलेलंजून टेस्टग
खिचली पाहिली टोमॅटो भड मऊ मईपयंत तेच बाज हॅलो क आणिजूर पावडे पुनने जिरे पूड हो म हो कशात घालावा क घालावा पाचवी तुम्ही खूप छान पद्धतीने सांगित आता त्याची पुढची रेसिपी मी सांगते ऐका का हो हो मी खूप छान पद् तिने बनवते बनवा मिसळ पावची हा मिसळपावची रेसिपी म्हणजे आहे ना तुम्ही जे बनवता ती गावट पद्धत आहे थोडीशी मग मी जे बनवते ती शहरी पद्धत म्हणजे अशी खमखमी झनझणीत बनवते तुम्ही घरात म्हणजे मी बनवलेले ना सगळ्यांना आवडतं तर मी ती रेसिपी तुम्हाला सांगते तर बघा तर मिसळ तर करते तुम्ही चांगले सांगितलं आता जी कटाची आमटी असते ग तरची कृ तुम्हाला सगत का त्यामध्ये ना खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आता कांदा तुम्ही खंड भाजून घ्याला जाशील कारण असस्त्याातच वाडा निके मग कट करायचा खांड बारीक बारीक बारीक बारीक बारीक बारीक बारीक त्यांना दुखवायचं नाही बघ काना दुखापत होता कामाने पा
शवाांग ब्मी
मिक्सर म वाटून पेस्ट करायची त्या कांया त्या खोबऱ्याची कडईत तेल गरम करून ही पेस्ट परतवायची आणि त्यामध्ये ना लाल तिखट आणि गोडा मसाला घालायचा त्यामध्ये पाणी घालून उकळी आणू द्यायची उखळी अशी मस्त काय कुडकुड कुडकुड आवाज यायला पाहिजे ट तयार झाल्यानंतर त्याला आकर्षक लाल कलर येतो आता लाल न तर तुम्ही त्याच्यात लाल कलर टाकशला तर तस कधी अजिबात करायचंय आता मिसळ तयार करण्याची पद्धत बघा एक खोल बाऊल मध्ये ना प्रथम उसळ घालायची त्यामध्ये गरम कट होतायचा आपण जो मी तुम्हाला रेसिपी सांगितली ना तो त्यामध्ये भरपूर फरसाणा घालायचा कांदा आणि कोथिंबीर टाकायची लिंबाचा रस मिसळवायचा आणि गरमागर मिसळ तर होते आता पाव कसा तयार करायचा पाव हलका घरात आपल्या लोन नसते मला माहिती आपली आई कधी लोणी करतच नाही आणि त्याची शाही बाबाला खायला देते मग लोणीही आपण बाहेरून विकत आणायचा आणि त्यांचा त्यांच्या वर तव्यावरती कायकरायच आणि त्यांच्यावर पाव उलटं ठेवायचं आणि दोन्हीं साईडून भाजून घ्यायचं लोण्याचा खनखणीत उपास येतोय बघा लंय भारी वाटतोय
काय
हो, हो, हो, तसंच हो त्याचं द्याटी इज द्याट समजून घ्या आता मिसळ पाव वाढायचं कसं. मिसळपाव सोबत लिंबू कांदा दही ताक. दिले असतें हो ओह खिरीत गोळवणी घालली की काय त्यां ताईंनी- मिसळ मिसळ या शब्दांतच किती मिसळ आहे बघा खिरीत गुळोनी घालतात आणि मिसळीत दही घा लायचं नाहीं आहे आता यांत पौष्टिक मूल्ये काय असतें य बघा प्रथिने मटकी मध्ये ना भरपूर प्रथिने असतें आणि मोड आलेल्या कडध्यांमध्ये जीवनसत्वे असतांत मोठ्या प्रमाणांत आता मोड या शब्दांत मोड असलं तर तोंडावर काय मोड येईल. हो हे लक्षात वा आता तंतुमय पदार्थ म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त असतांत
हो
उर्जा मिळत्या आता मिसळी प्रकार बघा कोल्हापूरची मिसळ आहे पुणेरी मिसळ आहे. नाशिक मिसळ आहे मुंबईची मिसळ आहे. कोल्हापूरची जी मिसळ आहे ना ती अतिशय तीखट आणि मसालेदार आहे आणि पुण्याची जी मिसळ ती आहे ना मध्येम तिखट आणि संतुलित तिखट चव आहे त्यांची आणि जी नाशिकची मिसळ आहे ना ती विशेष मसाळ्यामुळे ना वेगळी चव असतें आणि मुंबईच्या मिसळमध्ये फरसानानी पाव यांचा अधिक वापर असतों त्यामुळें मला मुंबईची मिसळ अजिबात आवडतं नाहीं. मला आवडते कोल्हापूरची मिसळ. कोल्हापूरची मिसळ महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. लाल रंगाचा तिखटकट मसालेदार चव आणि झणझणीत पणा ही त्यांची ची ओळख आहे आणि पर्यटक खास कोल्हापुरी मिसळ. मिसळ चाखण्यांसाठी कोल्हापूरला भेट देतात. आणि मिसळ पाव बनवताना कोणती काळजी घ्यायची. अगदी व्यवस्थित मोड आलेली असावी. कट खूप पातळ किंवा खूप किंवा खूप घट्ट नसावा. मसाले योग्य प्रमाणांत वापरावे फरसाण वाढतांना घालावा. आणि पाव ताजा असावा. सण आणि मिसळ पाव यांचा काय संबंध आहे तर मिसळ पाव हा दैनंदिन तो खाण्याचा पदार्थ असंला तरी आपण तो वाढदिवसाच्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रमात एखाद्या दिवशी सहलीला जातांना असं इतर विविध ठिकाणीं देऊ तर मिसळपाव ही अशी म्हणजे रेसिपी असतें असं झणझणीत खमखमीत असतें तुम्हीं काय सांगाल मिसळ पावाबद्दल?
हम् खूप छान पद्धतीनें म्हणजे जसं मला सांगायचं होतं ना तर माझ्यापेक्षा तर खूप छान पद्धती तुम्ही मिसळ बद्दल मला सांगितला म्हणजे मला असं नव्हतं वाटलंच की मी सुद्धा अशा पद्धतीनें
मिसळ बनतात मला म्हणजे मोह होतें की कोल्हापूरी विषय असतें पुण्याची असतें
नाशिकचे असतें आणि मुंबईचे असतें आणि या वेगवेगळ्या कारणांसाठी या मिसळी प्रसिद्ध आहेत.
म्हणाली की वाळव्याची मिसळ देखील खूप छान असतें बघा. तर मला ही मिसळ खूप छान पद्धतीने आवडली किंवा खूप आवडली असं मनात
हरकत नाही किंवा तुम्ही तुमच्या लाईफ मधला म्हणजे मी जे रिपीट मी सांगत होते त्यामधे थोडा बदल केलात म्हणजे मी ही रेसिपी न करता नक्कीच तुम्ही सांगितलेली रेसिपी करेन आणि जेणेकरून माझा त्यामध्ये फायदा होईल आणि माझ्या शरीरासाठी देखील उत्तम असं मोड आलेली मटकी मुळ पौष्टिक मिळेल तर तुम्ही तुमचा टाईम
आभारी आहे. थॅक यु सो मच हो वेलकम बाय बाय तर चालेल नक्कीच पण परत भेटू बाय मॅम त